हॅलो हा आवाज येतोय का.
नाही नाही इकडं दिवसभर.
पण आता बारीक सुरू झालं आता. ये होते काता ह काय माहितीय आमच्या इकडे गरजा आहे काय. प पाऊस पडत नाही येईल येईल. गरज. येईल पास ये ह वाटच बघायच का आपण काहीच नाही करू शकत काय करू शकत नाही आपल्या हातात काय आहे आता वाट बघायचंय तेवढं आपल्या हातात. आ आपण तेवढंच करू शकतो. हो ना हो ना त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील करावे तर लागतील प्रयत्न झाडे लावावे लागतील ते झाडे नस. मुळे तर पासाचा एवढा प्रॉ्लेम य. हो नाही नाही झाड लावायलाच पाहिजे. आणि कास आहे ते पाऊस झाडं पण आपल्यामुळेच नाही येत आपण नसलं तोडल तरी लोकांनीच तोडले ना. काल परवा एक रिल पाहिली होती हा पुण्याचेच कोणतरी होते ते काय करतात आंबे आणि जांभळ वगैरे खाल्ले कि त्याची बी तशीच सांभाळून ठेवत आणि
जेव्हा ते ट्रव्हलिंग ला जातात मग आंबा घाट वगैरे आहे‌.
त्या घाटामध्ये ते बिया कोळी टाकतात ते हा हा म्हणजे त्याच्यातले ऍटलिस्ट दोन चार तरी झाडं येतील ना हो ना म ते चांगलंच आहे ना मग फार आवडला मला व्हिडिओ पण हा हा आपण ही तसच केलं पाहिजे त्याच्यामुळे जमा करायचे ट्रव्हलिंग कुठे
झाडी दिसली की टाकून द्यायची आपल्याकडचे
हा तसं करायला पाहिजे बाहेर. म्हणजे हो एखाद क्वचित एखाद एखाद तर झाड लागू शकतं ना खूप टाकल तरी हा लागतच ना नाय म त्याच्यामुळे ते करायला पाहिजे सगळ्यांनी हळूहळू हो हं कस आहे लोक आता प्लॉटिंग करण्यासाठी कारखाने उभारण्यासाठी बिझनेस करण्यासाठी नाय का झाडं काप कटिंग झाड कापून टाकतायत झाडं तोडतायत त्याच्यामुळे मग पावसाच कमी आहे. प्रदूषण वाढते मेन म्हणजे कसं झाड असल तर ते ऑक्सिजन सोड प्रमोशन प्रदूषण वगैरे कमी होतं. पण आता ते गोष्टी वाढत चाल्यात हा आता त्याच्यामुळेच तर मग झाड महत्वाची आहेत आणि प्रदूषण तर वाढणारच आहे तर गाड्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक माणसागणीक गाडी. प्रत्येकाला सुरु आहे आता हो आणि लहान मुलगा अठरा वर्ष व्हायच्या आधीच त्याला गाडी पाहिजे त्याच्यामुळे झाडे जेवढे जास्त लावण्यात आपण दुसर तर काहीच करू शकत नाही नाही तेच आहे ना तेच करू शकत त तेच करायला लागतं मग ते सगळ्यांनी पण तसेच बिया टाकत गेल ॲटलीटिस्ट येऊ शकत आणि जंगल वाढू शकतय जंगल वाढू शकत कमीत कमी आपआपल्याला शे शेतामध्ये आपल्या घराच्या भोवती तरी आपण लावू शकतो.
हो ना आता शेतामध्ये लोक काय म्हणाय सा
सावली पडती आणि धान्य येत नाही म्हणून झाड तोडून टाकलेत आता पहिल्यासारख कुठे बांधला तरी झाड राहिले नाही नाही पूर्ण बांध मोकळा असतो झाडाच्या खाली होत नाही ना हा पीक येत नाही. पीक येत नाही त्याच्यामुळ लोकांनी तोडून टाकलेत. पण त्यांना त्यांचंच नुकसान आहे ते आपलं नुकसान नाही ते त्यांचच ये. हो शेतकऱ्याच आहे पण त्याच्या पण आपल्याकडेच यायल ना सगळे हो एकान केलं काय भोगायला तर सगळ्यालाच लागणार सगळ्यांनाच लागताय आपल काही चूक नस गुन्हेगारयेत हो भोगायला सगळ्यांनाच लागत. काही लोक पैशासाठी झाडं विकतायत जागा करत आहेत. पण सहन
हो ना हो ना नाहीच केलं पाहिजे तसंचं झाड लावणे आपण बिया आता खाल्लाय अंबान त्या
आंब्याची बी सांभाळून ठेवणे आणि कोय ती टाकून देणे पुन्हा तिकडे जंगला जास्त लांब काही होत नाही आपल्याकडे जाणं ऍटलिस्ट गावाच्या बाहेर टाकू शकतो. टाकू शकतो ह्. नाही गावाकडचे सरपंचाचं वगैरे हे काम असतात ना की गावाच्या कडेने रोडने वगैरे झाड लावणं हे ते गोष्टी तरी ऍटलिस्ट करायला पाहिजेत. आता गावात जाण्याचा रस्ता तिथ काही शेती नसते. आजूबाजून. हा तिथं कुठली शेती हो. करत नाहीत. ना लोक करत नाहीत. लोकांना नको वाटत ना करायला म त्या गोष्टी. प्रत्येकाला आपपलं घर भरायचंच पडलेलं असतं.
हो हो किती कमवता येईल
प्रत्येक जण.
आणि ते कुठं काम करतच नाहीत ना. इमादारीन सगळे.
नवीन लोकांचं तेवढंच आहे. कशात पैसा निघेल बस हे बघायचं.
हो म्हणजे जे जे आता सरकारी काम करतेत. हो. भले.
भले लोकांची चार झाडं विकून का होईना, ते पैसे घरात येण होईल पाहिजे.
हम् तुम्ही काय लाव लावलं का नाही, का एखादं झाड तरी.
आहेत. माझ्या आमच्या म्हणजे माझ्या सासरी काही शेत वगैरे नाही. इकडं काही नाही. पण माझ्या माहेरने माझ्या पप्पानी लावले आहेत भरपूर.
हा, हा, हा. तेच गेलं तवा आपण माहेरी एक झाड लावून यायचं जरा.
बाहेर एक झाडलावून यायचं दरवेळी. हो खेड्यात आजूबाजूला घराच्या बाजूला असते जागा हो. असते ना.
हम्म त्याच्या मूळ तसं ट्राय करायचं आपण. हो आणि सिटी मध्ये तर गल्लीतले चाललेले रोड पण सिमेटचे केलेत. आणि ते झाड लावले.
पण सिमेट केले आणि झाडला उधराची भिंती उचकतात. त्याच्यामुळे ते लोक काय करतात. जागाच सोडत नाहीत. नाही नाही सोडतच नाही ते.
हम्म.
पूर्ण माहिते का बाहेर पडलं की डांबरी रोड आहे. कुठ कुठ माणसाने झाड लावायची काय.
हो. हो. आता डांबरी पण राहिला नाही. सिमेंटचा रोड झालाय. हम्म.
खूपच म्हणजे हे केले आता लोक
बघा आता हो ना हो ना नाही मला त्या दिवशी रिल पहिली ना. खरंच आवडली मी मुलांना पण दाखवली माझ्या.
असंच करायचं मुलं आता ठेवायला लागले त, आांबे जांबळे खाल्ले का? माझ्या सास म्ह सासरी वरती लावलेत माझ्या घराच्या वरती ते म्हणजे थोडशीच जास्त काय नाही पण थोडं जेवढं पण आहे तेवढं मी हे केले वने हो ना हो ना केलंच पाहिजे थोड थोडं थोडं थोड हा सगळचस आपण केलं तर कोरांना पण ते लक्षात येतं की बाबा करायला पाहिजे आपण केलं तर पोर पण ते श त म्हणजे करता ते शिकत नाही आपली मुलं आपल्याच अनुकरण अर्ध्याच्या वी करत असे त्याच्यामुळे शिकलच पाहिजे शिकायलाच पाहिजे ते करायलाच पाहिजे गोष्ट पण करायलाच हा पाहिजे असं काही नाही कि गावाकडेच लावावं कि आपली जागा असेल लाव लावून टाकायचं तोडणारा तोडणारा तोडेल त्याच काम करल आपण आपलं काम करायच तोडेल तर त्याला चांगली फळ देणार असलं तर ठेवेल हा कस त्याच नेचर वेगवेगळ असतात त कोणी कस विचार करत आपलं काय आहे आपण तेच विचार करायचा आणि तसच हे करायचं त्या त्या गोष्टी आता प्रत्येकाचे विचार वेगळी असते हो ना हो ना नाही आपण त्याला डोकं नाही लावू शकत हा कोणाच्या डोक्याला लावून उपयोगच नाही का नाही नाही आपण आपलं करायचं मोकळी जागा दिसली- बी टाकणे पेरत राहणे एखाद येत अगर ते आंब्याचे झाड आले कोणीतरी उचलून नेत ते आणि लावत कुठ तरी लावतात कोणी रोपो जरी दिसले ना तरी आपापल्या घेऊन वगैरे होतात
लावतात मग
टाकून टाकून द्यायचे लागतात ते हो यायचं असेल ना तर काही कुठ येतं कस ही येतं येतं येतं काही कशाचीच गरज कशाची सावली झाड येत नाही जंगलामध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या झाड झालेले असत ते खाली सावलीच असती ना हो तरी झाड होतच आहे मोठ यातच जंगलात थोडे न कोण त्याला रोज पाणी घालायलाव बरे असत
हो पण पाऊस ये त्याच्यात आत
त आपल्याकडं पडतो तवाच पडतो येतात आपण केल्यावर येतच म्हणा काही आपणच प्रयत्न नाही केले तर कु ण येणार ये
हो ना हो ना सगळ्यांनी थोडं थोडं थोडं थो
फुल नाही फुलाची पाकळी केली. त होऊन जातं
म ते प्रत्येकावर डिपेंड आहे ज्याच्या त्याच्या विचारावर, ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर
हो ना. हो ना.
बाकी मग आपली बदलू लोकांच्या बदल्याच्या भानगडीत पडायच नाही. नाही बदल लोकांना बदलू शकत नाही आपण.
नाही ना मग त्याच्यामुळे, आपण आपले बदलायचे आणि आप आता मी तुम्हाला सांगितलंय जसं तुम्ही कोणाला सांगा त्याला आवडलं ते
ते बदलेल हो त्यालाच बदलायचं प्रयत्न करायचं आपण दहा मध्ये एक तरी बदलेल दहा जणांना सांगितलं तर, हा एक तरी बदलेलच ना एक तरी एकाला तर बदलवायचं असेलच कि त्याच्या मुळे असा सांगत चलायच हा बदलेल कोणाकडून अपेक्षाही ठेवायची नाही, कि हा बदलेल किंवा हा बदलणार नाही. हो ना ह म बाकी आणखीन कायच लावा मग तुम्ही अशेच झाड आता हो लावेन आता लावेन, हो सांगा मला पण मी सांगते हो लावेन. चालतंय ठेवू मग करते नंतर चालेल हो ठीक आहे.